हॅलो
हा आला का आवाज?
हो आला
डबल डबल ह चार
हम्म हो
काय जेवली
फोडणीचा भात
हो
हम् फोडणीचा भात हो कामच झाले भांडी घासले आता
कामा झाल्या ह
काही झाले काही राले
हो का हे प आहे आता हे कशी रडू राहिली आता काय कराय फटके पाहिजे का ना
हम्म
हे लक्षात कोडेत कायम रा लक्ष तर राती
हम्म जाऊ दे लक्ष नका देऊ तिच्यावर
तुम्ही काय करत आहे हो हो धुतले ना
हम्म
करायला तर ते आखरी जा
हम्म
ते कसं आपण हे करतो ते मतात येते थोडे म्हजे मेन मेन करतात ना ते रेकॉर्ड ते तेच हम्म अंबरी म्हणे माझ अंबरीला फोन लावला होता अमृता म्हणे पोरडुपूर राहिला म्हणे
हम्म
हम्म वॉशिंग मशीन का काग उचललं म्ह गाठ गेली म्हणे पोटाची
घोळी नाही घे
मकलांत घेतली बरे थडा अशी लागली व
हा
काय तोट टाकली म्हणाय काय झाालत, दोघांना
दोघ मिळून हो तरी फार जास्त इकडे आला असल त्यायच म्हणून सटा
हम्म हाड्रोड टाकली म्ह धोबा
हम्म
झाला तिला म्हग ते गाठगीट गेली सग पोटाची
हं
आणि कर आराम मंगळाधी उद्यालावतो म्हटल फोन
हम्म काय करू रायल तुम्ही
ते काय बोल अमरू पल
अम्रपाली काही नाही मी म्हणे ते सामान म्ह तुला भेटलं म्हणे किती दिवसात भेटल म्हणे
हम्म
नाही आम्ही ते पैसे घ्यायचे सगळे भरले म्हटलं दुसऱ्या दिवशी बी कटल मोटल सामान आमा्हाले
ज ती जे तिनं ते तर शिकली तर तिच्याजवळी सामान्य वाटते काही
नाही सामान नाही आहे तिच्याजवळ
हम्म मग ते कसे काय शिकालेय तिनं ऍडमिशन घेतलीय का अशी सहज
नाही नाही ते पहिले टाइमपास म्हणून जात जाय म्हणते कोणाच्या इथं
हा
हा तर मग तिथं टाइमपास करत करत शिकून गेली ते तर तिकडून मग हा तर तिला पैसे फुकट नाही म्हणजे हा म्हणजे फ्री मच गेली ती पहिले ते मग नंतर पैसे भरले वाटते काय भरले तर काय माहिती एवढं काही सांगितलं नाही त्यान क्लिअर मध्ये अ हा तिथं तर मग तिथंच शिक शिकली ते फक्त हेच शिकली प्लकिंग बाकी काही नाही शिकली अ सामान गिमान काही नाही आहे त्याच्या जवळ फक्त धागा आहे य प्लकिंग चा हम्म बस बाकी काही नाही आहे म्हणून ते आता एवढंच सामान पाहिलं जा ना ते म्हणे मग मला भेटते मग मी पार्लर करू शक म्हणे उभ म माझ्या हा हे राजेश्वरी जवळ राजेश्वर जवळ. हा तिथं येत असते ना ते कधी कधी दिसते.
हम्म हम्म हम्म.
हा मग ते राजेश्वरीने दाखवलं असल
हम्म.
हा मग तिचं पाहून त वरची बी आली मग एक
हा.
हा रीना रीना म्हणून हा रीना ताई त्या ते आल्या मग तेही आहेत आता आम्ही चौघी जणी आहे आता.
म्हणजे तिन पैसे भरले का मग.
हो तिने पैसे भरले ते फॉर्म दिला तिनं.
हा हा फॉम कायच्यासाठी देतात ते?
ते मग तिकडून आपल्याला हे भेटते ना प्रमाणपत्र ते
हाव का शिकली शिकली म्हणून.
हा हे ब केलं ग आम्ही आमच्याकडे प्रमाणपत्र आहे याच्यावालं
पार्लर टाकू शकतो.
हा पार्लर बँक टाकू शकतो त्याच्यावर लोनही भेटू शकते. क आम्हाला बाबा पार्लर टाकायचा आहे मग त्याला जागा ही लागते जागा दाखवाव लागते आपल्याला
हम्म हम्म.
ह् की आम्ही इथं टाकू शकतो किंवा बंग हे भाड्याचं घेतलं इथं टाकू शक तो आपण.
हम्म हम्म.
हम्म असं मग लोन घेऊ शकतो आपण त्याच्यावर.
बरोबर.
हम्म त्याच्याशिवाय लोन देत नाहीत ना नाही जागा पाहिल्याशिवाय
ते भाड्याचं म्हटलं तर
हा मग भाड्याचंही म्हटलं आपण समजा करतो म्हटलं दुकान दाखवलं जायल जागा इथं टाकायची बॅ आम्हाले.
मण मग ना घे ना तिला भरा लागते ना पैसे.
हा ते महिन्याची मग भरा तर लागतेस मग आपलं पार्लरही चालू राहते ना.
हम्म.
ह बंद थोडी राहते पार्लर तर तुम्हाला माहित आहे चोवीस तास पार्लर चालूच राहते.
चालू राह ते पण आता लय लय झाले ते बी शिकलेले.
हो शिकलेलं झाले लय. समजा रेट कमी असली कुठं कि तिकडे जास्त जातात. जिकडे जास्त असली तिकडे जात नाहीत लोक. मग आता आपण शिकून राहिलो एवढं आपण पहिले सुरुवात कमी याच्यात करायची.
जे चांगलं कर ते त्याच्या जवळ जातात लोक जास्त हम्म.
पैसा कमी घेतात जास्त घेत नाही त
ते पुलावर आहे ते करते का चांगलं.
ते करते चांगली पण रेट तिची बी खूप वाढले ना मग आता कुठं जास्त गिरायक राहतात तिच्या जवळ राहत नाहीत काही. हम चाळीस रुपय घेतलं. हम्म चाळीस रुपये घेते पुन्हा ते
मना देण माग झाले ना आता.
तर क्रीम थोडी ना लागते प्लकिंगले. लकिंगली तर धागच लागते ना. धाग्याच काय आहे चाळीस रुपयाच बंडल. हम्म.
नाही ना हे दुसरे क्र्रीमाचच हे काम.
हम.
पण ते नेहमी नेहमी तर करतच नाही ना.
हा नेहमी नेहमी नाही करत. याय का ग
एखाद्या एवळीच करणतात
हम्म.
हेच ते काय म्हणते तिले आपलं.
काय.
काय काय असते ते
ह ब्लीज ते माग आहे ना.
हम्म.
हम्म. तर नाही ते भेटलं नाही सध्या मला ब्लीच ना हो वाटते ब्लीच हय वाटते त्याच्यामध्ये.
ते एक दोन तीन चार ते काय म्हणज नंबर नंबरचे आहे ते
हो हो तेच ते सांगणार आहे म्हणणे ना. तुम्हाला जेव्हा शिकवतो ना तेव्हा ते घेऊन ये जा म एक एक सामान.
हा. तेच आहे ते
हा हो एक एक एक एक सा सामान गाण्याचं सांगितलेलं आहे तिनं हम्म.
ते सांगत जाई नाता एका दिवशी एक तिचा आवाजलाही उर आला देवीकाचा.
हो.
एक एक एक सांग ते
हो एक एक सांगाल ना आता तीन चार दिवस तर तिनं ते प्लकिंगच घेतलं धागा आपल्याला हे हातातने हे होपर्यंत.
हम्म झाला का मग बरोबर व्यवस्
आता झाला प्रॅक्टिस करा लागते तरी त्याची कारण की तेच महत्त्वाचं आहे ना सगळ्यापेक्षा.
हो का.
हा फेशियल काय हात घुमां लागते फक्त त्याला फेशलले काही एवढी मेहनत नाही लागत आणि त्याच्यात काही जास्त हे बी नाही.
काढतात ते जमन मग तुम्हाला
ह मग ते शिकवते ना ते सांगते ना धागा कसा पकडायचा कस घुमवायचा पहिले हे अस पकडून घालून सेप मध्ये व्यवस्थित आणा लागते.
हम्.
हम्म सांगतो मणे ते सगळं तुम्हाला.
आईचा फन आलता
हो आईचा फोन आलावता होता मगाशी मला. म्या म्हटलं आईले लावते म्हटलं मी कपडे धुते म्हटल
हम्म.
मग काम होते ना भांडे राहले होते कप - -पडे स्वयंपाक होता
ड काढलं सांगितले त्या दिवशी काडं काढलं म्हण त तो सांगतला कातील कार्ड काढलं म्हणून
नाही ना माझा फोनच कुठं करण झाला हो कामचतय एवढं की फोनच नाही करणं झालं
तील सांगायचं असत कार्ड काढले म्हणून तिने बी
हो ना हो ना
पप्पा चा आलता फोन पप्पा सांगू रायले ते डॉ मेंट बनवून द्या म्हटलं तिच्यावाले ते म्हणते तिथंच बनते तिथंच बनते ते सांगातच बोललो तु की
हम्म हम् हम्म
हा ते ऐकूच नाही राहिल म म्हटलं अ तिथं बनवाय लागते ते
इथ बनत नाही ते ऐकू ऐकून नाही राहिले रालता सार तरी दवाखानेवर लेले फोन
हम्म काय म्हणिती मग
सरकारी दवाखाना म्हणे आता म्हणे दादा म्हणे आज आला नाही म्हणे सोमवारी फोन करा म्हणे तुम्ही म्हलं यावेेळेस पाहिदा म्हटलं दादा अल्लं पाहिजे म्हटलं पा ते एवढं
हम्म हम्
तीची ट्रीटमेंट मग ते पूर्ण होऊ नाही राहिली म्हटलं आता
हम्म हम्म
थोडं लवकर पहा म्हटलं आता माटलं उद्याच तर आता तर शनिवारच आहे म्हटल उद्या रविवार आहे मग सोमवार हाय
हम्म
आहेय म्हटलं पहिलेच तर आमच गरीबी गरीबी काम आहे म्हटलं बाहेर आम्ही एवढे रुप - पय देऊ नाही शकत म्हटल लवकर करा म्हटलं बा सोमवारी फोन लावून - पाय का म्हणे तुम्ही
लावून पाहिज मग सोमवारी आता फोन त्याला आठवणीसाठी
सोमवार पास रविवार उद्या सोमवार ती गर्दी राहते पयले त्याना फोनच नाही उचलली
हम्म हम्म
ह लई फोन लावले तीले मग फोन उचलला मग कुठं बोलला
हम्म हम्
मला वाटते ते ड्युटी वरही नव्हत बाहेरच होता कुठ तरी लग्ना बिग्नाला गेलता वाट
हम्म् गेला असल
हम्म फोन काय उचलले नाही तिन दोन फोन लावले होते
हम्म
मग नंतर अजून अर्ध्या घंट्यान लावला
ह
उचलला फोन त्यान मग सांगितलं तर ते म्हणे पाहतो म्हणे मी तिकडे नसल तर मग तुम्ही सोमवारी पहा म्हणे म्ह नाही म्हण पाहतो म्हणे मग पाहिलं मग संध्याकाळी डबल फोन आज फोन लावला तला आज
हम्म हम्
आज फोन लावला त म्हटलं काय झालं दादा तर म्हणे आज आलं तर नाही म्हणे ते सोमवार मंगळ पाऊ मणे
हम्
हम् ठीकाय
आता या वेळेस करा म्हणा ब त्याच्याच्यान
हम्म गळा दुपुरायला यकतं तिं आता खाली नाही पुरतते
हम्म तरी पाहून राहिली वरून वाकून
हो मग फायदा नाही काही ना तारा रोड असते त्याच्या
हम्म त्याच्याशिवाय बनत नाहीवटया हम्म
हम्म आता पाऊस पडला ना
हो
हम्म आता पाऊस ते बी कमी पडला आता आजूक बंद झालं पाणी ते गो वनंद पाणीची
वरून आवाज देऊ लागली ते
पाणी बंद म्हणजे आवाज कायला देतो म्हणा आवाज द्यायचा नाही
हम्म वरत वरत पा म्हनती
ह